नस् करताय
हा
काय चाल सांगत होते काय नाही मुलगी जर जास करते म्हंटलं
तर मग मी तिला त
तर मग ममी तिला तसच करते की मग सांगते नंतर ती समजा काही पडली काही लागलं ना तिला तर मी तिला सांगते हा तू असं केला होत ना मग देवानी करू शिक्षा केली हा तेच आत्तापासत मुलांना थोडस अस हे सांगायला
हम्म हम्म
विषयी बाबा आपल्याला कोणतरी पाहणार आहे आपला कोणतरी बघणार आहे म्ह जरी आजूबाजूला म्हणजे त्या मुलांना चुकीच करण्याच अ धारिष्ट होत नाही ना हा त्यामुळे मुलांना हे सांगणं पण लहान आता लहान असतानाच मोठे झाले की त्यांना त्याचं काही एवढं हे वाटणार नाही पण आता लहान असताना सारखं ते त्यांना बिंबवलं ना त्यांना ते बरोबर म्हणजे आपण चुकीचं काही करायचं नाही आपल्याला आजूबाजूला कोणी नसलं तरी आपल्याला देव बघ ही त्यांच्या मनात कायम भावना राहते अशी आणि अ आता आलीच असं मुलं मोबाईल वगैरे बघत बसत आ घात कोणी नाही आपल्याक लक्षय को नाही म का मोबाईल घेतला बसला तस आहे ना तसं नाही करता आता तुम्ही असला तर तुम्ही गाणी गोष्ट ती त्यांच्याशी गप्पा माराल खेळ कुठेतरी बसल्या बस मी कंपलसरी ना त्यांना शाळेतून संध्याकाळी मुलगा दोघांना पण खेळायलाच लावते एक दोन तास पाहिजेच आहे आणि त्यामुळे कसं शारीरिक पण त्यांची आता हाडं कशी नाजूक असतात तर ती मजबूत व्हायला मदत होते आता ही मुलं शारीरिक श्रम अजिबात नाही आता आम्ही तर माझा आ पन्नासच्या पुढेवय पण आम्ही एवढं खेळलोय ना म्हण दोरीवरच्या उड्या पाचशे पाचशे एका वेळेला मारलेल्या आहेत आणि आत्ताच्या मुलांच्या तेवढ्या ताकद नाही का नाही नाही खरंच ते म्हणजे थोड जरी चालल ना तरीच थकू आप म्हणून म हे अस मुलांना खेळण त्यांना थो शारीरिक श्रम करायला लावणं स्वतःची कामं स्वतः करणं थोडी इच्छा नाही त्यांची असं समजा काही काम सांगितलं ना आपण छोट मोठ तरी पण त्यांची इच्छा नाही राहतशीि पटकन करतील नाही नाही त्यांना करायलाच लावायचं स्वतःच आता मु त त्या आ त तुझी बॅग तू भर तुझं पेस्ट ब्रश पेस् तू घे आंघोळ त घे कप घडी नाही घालायला द्यायची, निदान घडी घातलेले उचलून ठेव. अशी सगळी छोटी मोठीे कामात - - त्याला आता त्याची त्याला करायला लावायची. म्हणजे मग स्वावलंबी पण होतो ना मुलगा असं कुठे अवलं- - बुन नाही राहत अस आणि सवय लागती. हो आणि मी सांगतेच कारण हेना माझी सासूबाईंचं हेना असं- - खूप विरोध है मुलांना काम सांगायचं इव्हन माझे मिस्टर हेना त्यांना पण त्यांनी अजिबात अशी सवय - - नाही लावलेली की स्वतःच काम तर स्वतः करतील. किंवा मग ग्लास पाणी घेतील किंवा ग्लास व्यवस्थित जागेवर ठेव - -
असं एक पण सव
सवय नाही. नाही ना म आता. मी त्यांना पण सांगते की हे पण चुकीचंय की मी माझ्या मुलाला तरी मला वाळ - - ण लावु द्या असं. आता तू कुठे गेलीस माहेरी गेलीस किंवा काय गेली तर ते मिस्टरांना किती अडचणी - - नीचचं होणार ना शेपटी ते जर स्वतः चहा किंवा म खिचडी भात किंवा काहीतरी असं करताल, त स्वतःच स्वतः खाऊ शक तातना अस त्यामुळे थोडी थोडस अस. का स्वतःची स्वतः कामं केली पाहिजेत. मा तेच मनहे त्यानुसारच मी मुलाला वाढवायचा प्रयत्न करते. पण मग - - काय वेळेस होऊन जात घर त्यांच्या विरोधच असतो खूप मग, त्यावेेळेस मुलं पण - - त्याचा सपोर्ट घेतात आजी अस बोलतीए
असं नाही का? आजीजवळ जायचं, रडायचं
हा मग हां, मग ते मुलं त्याचा फायदा घेतात. हो, फायदा घेता - - हो, नाही थोडं त्यांना सांगायचं, नाही असं करायला पाहिजे, यायला पाहिजे. आणि त्यांना खेळायला थोडस तुमच्या इथे - - अ, कुठे मैदानात असं, ओपन जिम व गैरे असेल तर तिथे थोडस काहीतरी लटकायला वगैरे, म्हणजे असं लावायचं, आणि महिन्यात पंधरा दिवसातन - - एकदा मुलांना थोडं तेल आणि मसाज करून आंघोळ घालायची.
हा, हा.
हाडं वगैरे मजबूत होतात, खायलाही चांगलं जरा - - पोषक द्यायचं, सॅलेड खायची सवय करायची. हो, हो. मुलं भाज्या वगैरे खात नाहीत. ना. मग वेगळे वेगळे पदार्थ जरा नाष्टयाला कुरकुरीत चमचमीत असे होतील पण त्यात पौष्ट - - क पण सगळं जाईल असंही चांगलं. मग मी काय करते, आपले सगळे पीठ वगैरे मिक्स करून हेना त्यांना- - मुठके आवडतात ना, हो का? मग ते करून देते. किंवा झाले कि त्याच, हा, हां. मुठके म्हणजे ते उकडून ना पीठ? नाही नाही, हां ते तसे पण करता येतात वाफवून. पण मग काही वेळेस काय करायच आपलं सगळं मिक्स करायचे पीठ वगैरे हां. तुम्हाला लसूण मिरची वगैरे
आणि थोडस पात
जास्त घट्ट नाही, थोडस नॉर्मल पातळ बनवायच आणि आणि तव्यावरच आहे ना छोटे छोटे बारीक असे तेच ठेवून द्यायचे. ते दोन्ही साईडला शॅलो फ्राय करायचे. हो, ते पण छान, ते पण चांगलं लागत. हो. आणि आपले मूग असतात ते भिजत घालून, त्याचेही असे छान होतात. म्हणजे हेच सगळं टाकायचं, हो, आणि, हो, मुग कसे पौष्टिक ना हे हिरवे मुग, काळे मुग असतात ते हिरवे मुग हम्म हम्म हम्म दोन्ही भिजत घालून त्याचाही नाष्टा पण छान होतो हा ते नाही करून बघितले, हां करून बघ एकदा. सेम तसच म्हणजे पिठ पिठं हां भिजवून ठेवायचे आणि मिक्सरला फिरवायचं त्यात फिरवताना जरा दोन लसणाच्या पाकळ्या, थोडंस आलं, एखादी मिरची जिरं, हा हा हा मीठ घालायचं आणि मग हे करायचं असे छोटे छोटे पोळेच करायचे. म्हणजे मेंदू वड्याला करतो तस ना, हा फक्त हे जरा घट्ट आणि पातळ केलं तरी चालेल आता हे तू कसे तू मुठ मुटके करतेस तसे सेम केले तरी शॅलो फ्राय केले तरी चालतात. हम्म हम्म हम्म. असं छान आयडिया दिली तुम्ही. हो हो चांगलं आहे, पौष्टिक पण आणि काही वेळेला . लहान मुलांना पाहिजेच असत वेगळं वेगळं. वेगळं वेगळं. वेगळ्या वेगळ्या गोष्टी बरोबर.
चालेल, अजून. मुलगा तरी खातो. हम्म. माझा भाजीपोळी त्याच काही नाही अस फक्त सकाळी काही भाज्यांमध्ये आहे त्याचं नाटक असतच ते, लहान मुलाचं हे टमाटे वगैरे. हो का? पण मुलीचा चा असं मूड वर आहे नाही मग हे खायचं हे खायचं, ते खायचं. लहान आहे ना अजून ते. हा लहान आहे. त्यामुळे मग ती बालवाडीत जाते का? हा तिला आंबट वगैरे अश्या गोष्टी खूप आवडतात. हो का. म. जांभळांचा सीजन होता ना, हा. तर मग जांभळाचे झाड दिसले ना तरी मग तिथे आमच्या इथे झाड आहे हा हा. मला हे जांभळात शोधून दे मला चांगले चांगले घेऊन. हो का. घेऊनच दे. छान हो. मग तिच्यामुळे मी जांभळ आणली अस आहे. चांगलं आहे ना जांभळा आणि सीझन. हम्म. असलेली फळं प्रत्येक वेळेला खाल्लेली चांगलीच असतात. आणि खावे ती तब्येतीला पण चांगली असतात त्याचा आपल्याला जे आ आत्ता खालेले फळं असतात त्याचा वर्षभर आपल्याला उपयोग होतो. हो म्हणून सिझनेबल फळ नेहमी खायची हम्म मग मुलगी अंगणवाडीत जाते का प्ले ग्रुप ला? नाही, नर्सरीला टाकली होती मागच्या वर्षी, हा हा आता चार वर्ष वर्षाची झाली मग ज्युनिअर के जीत घातल. हो का. मग, तसं मराठी शाळेत टाकायचं होत मला. हा. पण आता माझ्या घरा जवळ है ना नाहीये मराठी शाळेचा. हो काय? हम्म. मराठी शाळांमध्ये खूप चांगलं शिकवतात आणि, हो हो मराठी शाळेतली मुलं खरी चांगली हुशार तात. हो आणि कॉन्फिडन चांगला असतो. कॉन्फिडन्स त्यांचा चांगला असतो. ही इंग्लिश मीडियमची मुलं अर्ध मराठी अर्ध इंग्लिश, हो आणि इ्लि मराठीचे आकडे कळत नाहीत त्यामुळे ते, हो. त्यांचा गोंधळ होतो. खरं अभ्यासात म्हणजे व्यवहार ज्ञानाच्या बाबतीत है ना ते मागे पडतात. मागे पडतात अगदी बरोबर मा हो आहे हा वाचत. ज्ञानाच्या बाबतीत आणि आता मराठी शाळेतला मुलगा आहे ना त्याला तुम्ही एखाद काम सगितलं ना, हा, तो बरोबर ते मॅनेज करून करणार, हो हो. हो बरोबर. तसं इंग्लिश मिडयमच एक घरी येईल, हा, नाही मग काही तरी कन्फ्युज जाल आणि त्याड चु होल अगदी बरोबर असच होत
म्हणून मराठी मिीडियम आता आणि आत्ता नवीन आता नगर ह्या शाळा ज्या आहेत ना मराठी मिडियमच्या जिल्हा परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या त्यांच्या हच्यात तितक्या सुविधा आता सरकार प्रकारने आणल्यात ना थोप आणि त्या त्या शाळेत शिक्षण घेतलेल्या मुलांना पुढे सुद्धा खूप त्याचा फायदा मिळणार आहे असं पण आता काय काय चाललंय काही ठिकाणी असं केलंय की अ मराठी शाळांमध्ये तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक तर तुम्हाला घरपट्टी अर्धी अस पण मी मागे पेपरला वाच हा आणि आ जे शिक्षक आहेत त्या शाळांमध्ये ते पण मुलं टिक शिकण्यासाठी शाळेवर एवढी मेहनत घेतात आता म्हणजे मुलांना घडवण्यासाठी आणि ती मुलं खरंच खूप छान शिकतात म्हणजे माझीच एक मैत्रिण तर त त तिकडे आप भंडारर असय ना तिथे सगळ आदिवासी एरिया आहे तिकडची शाळा मिळाली प ती इ प्रयत्न करते तिथ मुलांनी शाळेत यावं
ठिक
आणि ट्रेनिंग असतात या्या लोकांना आता आणि चांगले चांगले नवीन नवीन टेक्निक मुलांना शिकवण्यासाठी सामान पण येत शाळेत बरोबर - आणि एकदम शांती टाकते ना व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे मला - खरंच असं वाटत की ती शाळा - आप तर नक्च पाठव नाही खूप - ता सरकार पण खूप शाळांना त्या मदत देते ठीक आहे धन्यवाद ताई हां -
हो हो चालेल.